रिंगटोनच बघावं लागणार आहे त्याला, नाही त मग रिंगटोन दुसरी द्यावा लागेल दैनकीवरती काहीतरी प्रश्न आलेला आहे तो त्याच्यावरून सामन भरते को. कशावरून आता ते आलेल ते, त्याच्यावर क्लिक कराव लाग आणखीदा कॉल करतेग त्यावर समजल तुमला दिसल वरच्या चिन्हावर बघ.
क्लिक करून.
आपल्या नाही ना दिसात. ते लगेच बंद होतं. फोन केला तर रिंगटोन आवाज आला पाहिजेत. अं हम् पन्नास एक एक मिनटाच आहे का हे साठ सेकंड बोला, बरं. गेलं बंद झालं.